हॅलो.
हॅलो.
बोला आता आता
हॅलो.
हॅलो.
हा पहिला आवाजचं नव्हता येत.
हो का आता येतोय?
हम्म.
पतून ते मग झोपीले काय?
हा पर मितू आहे तो पतू नाही आहे.
मी पतूचं म्हणते बाई, मीतू आहे का? मी त्याला विचारलं? तर ती म्हणे पाऊ म्हणे आता. तेव्हानी पोरायचं नाही निंगत पोरायचं नाही निंगत कावानी.
म ते म्हणे नाही का पोराच नाही का त म
परय मग ते परत म्हणे ना पोरायच्या ह्याच्यावर्णी नाही काढायचं आपल्या आपल्या हेच्यावर काढायचं. पोरायच्या पुुढे काय सांगता येत नाही ती सभाळत्या की नाही सांभाळत्या.
मग आपल्याला गॅरंटी राहती ना आपली पोरं चांगली आहे म्हणून. पण मग आता पोराचं कसं राहतं पोराचं म्हणजे बावीस वर्ष तेवीस वर्ष अल्लाध होऊन जाते पंचवीस एकवीस वर्षाची काढायची वाटल्यास तर. सोळा वर्ष बाराची आणि एकवीस वर्षा नंतर पैसे घेऊन घ्यायचे मग एकवीस वर्षा मध्ये त्याला कळतं तरी काय बारावी तेरा होईल राहाती. त्याची.
हा पण मग आता.
आणि त्याला वारसदार आपण राहतो ना त्याला कायल म्हणायचं. कायचं रही आपण वारसदार राहतोस ना.
हा.
अस राहताय.
हा.
वनिता काकू मला कायला फोन करू राहिल्या?
ते याच्यासाठीच करत असून मी आता फोन करतो तुला.
आमच्या आक्का म्हणता येड्याच. त्या त्या आमच्या अक्का म्हणत येडा झाल्या म्हणून पोरी.
ह हा हा.
तुमच्या अक्काला बीन येईल का मग ते?
नाही ना. त्यांना तुमि मी तु ते म्हणलं आणि ते येल होत ते.
हा का म चांगलं होत ते काहीतरी. याला असं मला त्याचे पैसे पण मला मेसेज येऊन नाही रायला आता. पहिली येत होती. आता मेसेजेस येत नाही मला.
मग आता येईन परत दुसरं टास्क अस काही असल.
हम्म. मी आता तीन राहिले ना. वीस मधले तर तीन करून घेते.
हम्म हम्म हम्म.
ते अजून बी चालतं ते करायला. आणि ते ते ग्रुप होता ना. त्या ग्रुप मध्ये माझा आहे. कोणाकोणाच नाही. कोणाकोणाच नाही. स्क्रीनशॉट काढून पाठवा. पण मग आदर होते. मग ते पाठवलच नव्हता. हा हा. आणि मग आपल्या याच्यावर काहीतरी काही कोणते पैसे उरले आपल्या खात्यावर.
हा ते बी म्हणा.
मग माणसांच्या याच्यावर राहित नाही. आपले मूळ सगळ आता आधार कार्ड. ते गव्हर्नमेंट वाले नोकरीवाले राहते का.
त्याना ज्यादा पेमेंट राहती.
हा त्याना पगार जास्त राहत ते. आ.
त्यांच्या खात्यावर पैसे राहते नोकरीवाल्याच्या.
हा मग त्याला धोका राहितो. असं काही बी कानु बानू करायला.
हम्म हम्म.
हम.
विचारून पाय तू गोट्या भाऊला.
हा हा.
तुमची गाडा म्हणा नाही त मग.
हा त्यानी तेच सांग गीतल. पोराच्या याच्यावर कार्डपेक्षा ना, मायाच्यावर काड्यापेक्षास सोप असेल.
हा वारसदार तुम्ही राहशील त्यांनलाच थोडी हे.
हा. मग आपल्या आपल्या भविष्यात पोराचं बी काय सांगता येत नाही. अ तेच मग.
लव लाखान पैसा भेटल्यावर तर आपण बसून खाऊ.
मग. करायचं आता. पुढे सांगत शेती काय करिन ते. हम
आणि पोराच्या हिच्यावर काढली का, नाही. पोराच्या हेच्यावर काढली त्याच्या तुमच्या हेच्यावर काढली काय, पोराचे पैसे काढायचे म्हणल्यावर पोराचे शिक्षणालाच लावायचे. तुमचे बी काढले म्हटलं, ते एक तर शिक्षणालाच लावणे बस येऊन ती एकच येऊन राहिला ना ते.
एकच होत पण मग कप पोराचं आता नाही का थोडस थोडे थोडे मोटाल झालेय. टिकली की सांगता येत नाही काय करत म्हणून
ते बी हाय ना. हा. मग तुमच्याला आण का भूषण आवर कावाला काढायची.
हा त्याला म्हणले होते. काढा ना. तुमच्या ह्याच्यावर.
दहा हजारापर्यंत काढली का जाईल.
हा. आणि किती वर्षाची आहे ती व्यक्ती. खानदानी सोळा वर्ष का?
अन नऊ वर्ष तुम्हाला एलआईसिन देत राहती तुम्ही नऊ वर्ष काहीच नाही भरायच.
हाव का
हा ते देत राहते तुम्हाला नऊ वर्षामध्ये
हाव का
हम एल आय सी अन अ गव्हर्मेंट
हम्म
ते पैसे देतच राहत्या तुम्हाला नऊ वर्षामध्ये
हम्म
आणि नऊ वर्ष झाले आहे का मग पैसे उचलाय चालत
हाव का
हम्म
बर मी त्याला सांगतेच.
आणि ते कस राहत आता कोणाची काही भरोशीच नाही.
हाव बाई तेच मग त्याच्यामुळे आपले पोटचे पोरांयच सांगता येत नाही. हम्म
आता आपण म्हणतो मा आपले मा आपल मा आपण स्वतःचा सुद्धा विचार करू शकतो. आपला सुद्धा बरोसर नाई
हा ना मग तेच ना नाही पोटच परायच याच्यावर बी भरोसा नाहीये
नाही ते बी गंज खातय.
मग पोटच्या पोरावर विश्वास ठेवायच का नाही आताची पोर कशी करु लागले मग पुढे तर काय करण मग अस आहे
स..
मग त्याच्यापेक्षा एक का एक याला पोटच्या पोरावर विश्वास नाही राहात पण नवऱ्यावर विश्वास राहतो अस राहत ना.
हा मग ते तर ते जोडेलच राहत ना
मग ते ते आस रायत ना मग
हो
पर आ पोर बाहेर जात्या कॉलेजला जात्या शाळेत जात्या काय करत सांगत्या का आपल्याला. फक्त जात्या म्हणून जात्या आपल्यालाही माहीत रायत जाते म्हणून
तोच येना.
ह नवरे काय करत्या ते माहिती रायत सगळ आपल्याला.
एकवेस म्हणून पाय त्यांला वाटल्यास संदीप भुल फोन करा म्हणा.
हा मी त्यायले तेच सांगतल त्यायले फोन करून पा म्हणल. कस कस की कायये तुमच्याशीच्यावर हा हाना आला टाईम तर ना? अ नाही माही माही का होत नाही आता माय म्हणजे अस वराय वरायच पैसे इतल कवत नाही दहा वर्षातून बई इकडे का होत नाही
तेच ना मग दहा हजार रुपये कायात मयात आता सारी दिवस सारखे थोडे राहते आता तुमची गरीबी पण मग पुढची थोडी गरीबी राहणार आहे थोडी माहिती
म नाही अशी मई मई बी काढी ना माझी माझी मी म्या त वर्षाला दहा हजार रुपये भरू शकते मी अस मय माया याच्यावर
आला ना
हा मी पाईन नाही तर त्यानी नाही म्हणल तर मी पाईन माई माई काढून
हो आणि काढली ना मी एकवीस हजाराची.
किती एकवीस हजाराची का??
हां...
तुमची बी??
नाही त्यांची एकवीस ची काढली ये मग आता माही टप्प्यानं काढून थांबून. एकाच याची लागोपाट नाही काढाय लागाच ना.
हा नाही मी पाहत ताईला विचारून त्यांनी नाही म्हणलं तर मग काढून पाहीन मंग. हा राहतेच बायाजवळ पैसे थोड राह बायाजवळ राहत नाही.
रातेच बाया जवळ पैशे जपून ठेवलं तर काही नाही राहत पैशे.
हा जपून ठेवले तर राहतेस नाहीकडे आता मांग गरज होती. पण मग आता आता निहास होत नाहीस.
गत लागते न म आता.
हा लागते बैल बी लागत.
किती कॉल राहील तुला अजून मला करायचे?
झाले आता शेवटाचा आता काय कोणा हा.
नाही ग हा शेवट आहे का?
मग..
आता भरपूर सात मिनिटाच झालाय
हां...
सात मिनिटात झाला ह्यो हा चालेल.
हा झालं ना ठेवा मग मी पाहते किती झाले परत करते वाटलंस एखांदा.
बरं बरं चालेल.
हा..